हॅलो हॅलो हॅलो आवाज येतो का
हो येतोय ना
काय कर
काय नाही ग साक्षीन पिझ्झ के पिझ्झा केला
हो का नर्सरीची पार्टी सुचारू आहे का हॅलो हो का हॅपी अनिव्हर्सरी
हा
बाकी काय म्हणते तब्येत वगैरे कशी आहे तुमची
वगैरे माझी छान आहे तुझी कशी आहे
ते
हा आमची मजेत आहे विकी काय म्हणतो
काय म्हणत होती
हा
वेळ मज्जेत आहे आता मम्मी उद्या गावाला चालली त्यांच्या माहेरी ह मग आहे आम्ही आता
हो का
नाहीय मी म्हणत होती मला पनीर टिक्केची रेसिपी सांगा
पनीर टिककेची का
हा एखादी पनीरची भाजीची छान
पनीरची भाजीची बघ अ किती म्हणजे किती मेंबरची सांगायची का अशीच सांगायची
असच सांगा ना
मेंबर सांगायचे का
घरातले जण घरातलेचठ जणक समला
हा
हा हा काय करायचं माहितीय का अ एक किलो कांदे एक किलो टोमॅटो
ह
अ आणि लसण
हां
अ ज समजा कमी कमी मेंबर असतील तर अर्धा किलो कांदे घेत तर अर्धा किलोच टोमॅटो घ्यायचे हा लसण घ्यायचं अद्रक घ्यायचं हिरवी मिरची काजू
हा हा
विलायची अ हा त्याच्यामध्ये म्हणजे मी तुला हे साहित्य सांगत आहे
ह हा
हे घ्यायचं
हा हो
आणि काय करायचं पाण्यात उकड म्हणजे शिजवायचं कांदे शिरून बरं कांदे टोमॅटो चिरून पाण्यामध्ये उकडायचे किंवा तुला जर तेलात फ्राय करायचे तेलात फ्राय भाजयचे मसाले पण पाण्यातही ग्रेव केली तर एक नंबर होती ती पाण्यात ग्रेव म्हणजे शिजवायचे टोमॅटो कांदे अ आणि काजू टाकायचे त्यात हिरव्या मिरच्या टाकायचे वेलची टाकायची हम् लसन अदरक ते टाकून उकडून घ्यायचे छान मऊ होऊ द्यायचं ते ग्रेव मऊ दयचं टोमॅटो वगैरे सग आणि मग ं थंड झालं की मिक्सर मधून काढायचं अ मिक्सर मधून काढलेच कि आपलं पनीर जे असत ते पनीर तुला तळायचे असले तळून पण घेऊ शकते तळायचे नसले तळ म्हजे चालत तळले नाही तरी चालतात इच्छा आपापली तळायचे असते तळून पण घ्यायचे
त्याला मग मॅरिनेट करायस का पनीर ला
नाही नाही मॅरिनेट वगैरे नाही तुला सिमपल भाजी सांगतेय मी पनीरची पहिली ही भाजी हा मॅरिनेट नंतर सांगल पहि ह ही भा प घे मग नंतर काय करायचं
होा
अ जे ग्रेववी मग मिक्सर थंड झालं की मिक्सर मधून ती ग्रेव काढून घेत का इ तेल गरम करायचं जास्त गरम नाही करायचं मीडियम मध्ये त्यामध्ये आपली अ जे खडा मसाला असतो अ पत्ता कलमी फूल
हा जिर वगैरे
ते सगळं हा ते सगळं तेलात होऊ द्यायचं लवंग मिरे थोडे थोडे तेला होऊ द्यायचे आणि मग चटणी टाकायची आणि हळद टाकायच
ह
तेलामध्ये चटणी हळद टाकून द्यायची चटणीन हळद टाकली कि मग नंतर जी आपण ग्रेव केलेली आहे ती ग्रेव टाकायची
हा
ग्रेव टाकायची आणि छान तेल सुटेपर्यंत हो द्यायचा मसाला तो
होऊदय
जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत हा जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत तेल होत यायचं ते मसाला होऊ द्यायचा मग थोडस जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आपले फा फ्राय केलेले पनीर त्यामध्ये सोडून द्यायचे मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची भाज रेडी तु फ्रे
ती मेथी काढतात का मेथी
क्रीम टाकायची असशीलल तर मेथी वगैरे नसते कस्तुरी मेथी वगैरे नाही ही भाजी सिंपलच असते
हा फ्रेश क्रीम पण असत हा हा
हा फ्रेश क्रीम टाकायची जर फ्रेश क्रीम नसेल तर आपलं काय म्हणतात तूप पण असलंच चालतं तूप पण टाकून द्यायचं वरून छान भाजी एक नंबर होती
आणि त्याच्यासोबत लच्छा पराठा पण सांगा
हा लच्छ पराठाही छान लागते लच्छ पराठा मी तर काही केला नाही गडालच्छ पराठा अजून पण आहे मी खाल्लेलं आहे लछ पराठा त्याची रेसिपी सांगे मी तुलनांप कतरी बघून आता बघावं लागेल ते कसं येतं काय आणि ते काय म्हणतात तर
हं
हम्म हम् आपण तर ही जी पनीरची म्हटली ना माझी तशीच काजूकरीची भाजी काजूकरीची भाजी तशीच त्याच प्रकारे करतात
काजूकरी
मी जे महालक्ष्मीच्या ही जे रेसिपी सांगितली ना तीच काजूकरीच्या भाजीला वापरायची
ठीक
अ तुला जर मसाला वापरायचाय प हा त्यामध्ये काजू फ्राय करून टाकायचे याच्यात पनीर टाकतो ना आपण त्यामध्ये काजू फ्राय करून टाकायचे
बघावं लागेल आता करून एक खांद्या वेळेस
आणि हे करायचं काय म्हणतात ते आणि जर तुला मसाले जर म्हटलं तर पनीर मसाला वापरू शकते त्या भाजीला नाही वापरला तरी चालते पण पनीर मसाल्याने अजून टेस्ट येते पनीर मसाला घ्यायचा आणि किचन किंग मसाला वापरायचा हा एवेचा आणि किचन किंग मसाला वापरायचा त्या भाजीला
हा हा
हम्म
बाकी काय दिलं अनिव्हर्सरी गिफ्ट
एनिव्हर्सरी गिफ्ट अजून तर आलेच नाही आले नाही घरी आहे स ेच आले की बघू मग
हो का
हम्म
ह त्यावेेळेस नाही गेला कुठं, हॉटेलमध्ये वगैरे?
नाही यावेळेस नाही गेलं. हे थोडे कामात बिझी आहे ना. हम्म.
हो, काम त्या दिवशी केला होता मामांना फोन. तुमचा कॉल नव्हता लागत, तेव्हा बिर्याणी
हा.
च्या वेळी सगळ्यांना खूप आवडली.
ह हो मस्त झाली म्हणे, सगळ्याला विचारलं मी. सगळ्यांना विचारली सगळे म्हणे मस्त केली होती ती. हम्म. एक नंबर झाली होती म्हणे बिर्याणी.
गुरवारारीच खाल्ली मग, घरातल्या घरात मी म्हटलं भैयाला विचार आणि अजून ते म्हणे गुरुवार आहे मी खात नाही. म्हणून मी त्याला काही विचारलंच नाही.
हा हा.
अ
नाही ते प्रमाण जास्त झालं असेल, तू म्हणे आठ जण आहे म्हणून आठ जणांच्या हिशोबान सांगितलं मी.
हो बरोबर झाली होती, कारण कोणी जास्त भात खात नाही ना.
हा हा.
ह ह बाकी काय म्हणता, कशा आहेत तुम्ही?
मस्त. परभणील जाणार आहे की नाही म्हटलं.
कारण आजी आहे, इकडे घरी मम्मी जाईल तर. आजीकडे
हम्म हम्म.
पाहिजे ना, एक पेपर आहे मग. म्हणून मग मी नाही चालली, तुम्ही चालल्या का? काय काय हाय?
दोन तीन कार्यक्रम आहे, एक वर्षींचा आहे वर्षीचा कार्यक्रम आहे. आणि एक कोमलची ते ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हं. हॅलो. आवाज कसं येत आहे, हॅलो महिमा आवाज नाही येत तुझा. हॅलो.